हॅलो, हां बोल.
हा. ऍक्च्युली मी तुम्हाला रेसिपीचा रिगार्डिंग कॉल केलेला. की ह हम्म. तुम्ही जे मसाला डोसा बनवलेला होता तो खूप छान बनवलेला होता. त्याच्या रिगार्डिंग कॉल केला होता तुम्ही, कशा प्रकारे तो मसाला डोसा बनवला तो मला सांगाल का प्लीज?
ए काय खरोखर मसाला मसाला डोसा नाही येत. मसाले भात तरी म्हणाय च नाही आ सांग पुन्हा ना. हा. हे बघ एक वाटी चांगले भिजवुन. दोन वाट्या तांदूळ घे बासमती त्याच्यामध्ये ना आर्धी वाटी तूरडाळ टाक. कां दोन कांदे चिरून घे उभे. एक टोमॅटो उभा गाजर चिरून घे, आपली शिमला मिरची घे. ती पण चिरून घे, पण ते सर्व धुवून घे त्याच्या आधी व्यवस्थित.
ओके.
ते नंतरुन येणार तेल किंवा बटर किंवा तूप तुला जे आवडत असेल ना ते टाक कडई मध्ये.
ओके.
व्यवस्थित तळून घे किंवा फ्राय करून घे व्यवस्थित पूर्ण तेल सुट असतं बारीक त्याच्या वरती जळून देऊ नको, हिवळ्या मिरच्या टाक. मगे ना पाणी टाक आणि थोडी पाण्याला उकळी येवू दे. आणि मग द तांदूळ आणि डाळ व्यवस्थित धुवून येण ना नित्रत ठेवलेले होते ना आपण
हम्म.
ते टाकून शिजत टाकून दे मंदा आचे वरती.
ओके.
हम्म. त्याच्यासाठी तुलू तुला वाटलं तर सुहाणा किंवा एव्हरेस्टचा मसाला तू वापरू शकते.
ठीक आहे, ठीक आहे किंवा आमच्या इकडे मगं तो काळा मसाला आहे नॉर्मली आमच्याकडे बनवला जातो मसाला टाकला तरी
हो तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीय तो मसाला वापरला तरी चालेल. हा हे नाय आहे. म तेवढं का जास्त, तिखट नाही करायचं की ज्यानी म पुन्हा जळ- जळ याच्यासाठी त्रास अस होत ना, त्यामुळे ना आणि नस्त नाय हे नाय कारण अं जास्त मसाला ते युज नाही करायच वापरायचं नाही असं.
हम हम ह, म त्यापेक्षा आपण खिचडी भात
हो तरी पण बनू शकतो कुकर मध्ये टाकू पण तूहे करू शकते असा आज. ते मे फक्त आहे ना आपल्या हिरवी मिरची कापून टाकाय
आहो आपल्याला दहा मिनट कमी सलेक्ट करायची त्याच्यामुळे पूर्ण रेसिपी सांगा डिटेल मध्ये.
तेल मध्ये तांदूळ घे, तांदुळामध्ये आपण मुगदाळ घे.
धुवून नित्रत ठेव व्यवस्थित.
ओके म्हणजे मसाले भातामध्ये तुम्ही तुराची तुरीची डाळ टाकली होती तर आ खिचडी भात मध्ये मुगाची डाळ.
मुगाची दाळ टाकायची आणि काही लहान मुलगा असेल ना तुमच्या घरामध्ये
हो- हो माझा तीन वर्षाचा मुलगा आहे.
नक्कीच म भाजी पोळी तो खात नसेन बरोबर? अ द काय करायचं? नि पिवळी तुम्ही आता जी खिचडी भात करालना त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा, टमॅटो अ शीम शिमला मिरची, हिरवे वटाणे. अ असे जे वेगवेगळे असे की ज्याच्या कोण त्याला कॅल्शियम भेटल.
ओके.
असे पदार्थ जास्त भाज्या अस टाकायचे की जेणेकरून तो ते रमत गमत किंवा आवडीने खाईल आणि भातामध्ये त्याला कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात भेटून जाईल.
हम्म हम्म हम्म.
म सेम मिरची टाकायची. थोडीशी जास्त नाही टाकायचं म ते तिखट होतं लहान मुलगा आहे ना तुमचा. तो खाणार नाही पुन्हा.
हम्म हम्म हम्म.
गॅस बंद करून.
हा हा हा आमी तेच तर मग हम्मंम्म लास्ट - त्यानी बघितलेलं की तुम्ही भाताचे प्रकार खूप छान बनवता. त्यामुळे मला वाटलं की तुम्हाला
त्याच्यामध्ये ना थोडी सोयबीन पण टाकायची आपल्या जशी सोयाबीनचे वड्या खातात ना? सोयाबीन वड्या त्या पण टाकायचे त्याने का होत त्यांना म्हणजे नॉनव्हेज प्रकार तु्ही खात नसेल ना?
नाही नाही आमच्याकडे नॉन व्हेज नाही खाल्लं जात, व्हेज मध्ये आम्ही पूर्ण व्हेजिटेरियन आहोत.
आणि कसं होतं सोयाबीन मुळे थोडं आहे ना ओल पण भात पण नरम राहतो आणि सहसा खिचडी भातासाठी ना आता कस आपण मसाले भातासाठी बासमती तांदूळ किंवा असे एक हजार आठ ह्या प्रकारचे आपण तांदूळ वापरतो त्या किंवा खिचडी भातासाठी काय करायचं इंद्रयणी तांदूळ वापरायचे. इंद्रणीतांदळ इंद्रणी तांदूळ - तांदूळाने कस चिवट पण होते खचडी लहान मुलांना खायला पण सोपी जाते आणि चवीला पण उत्कृष्ट लागते
हो इंद्रायणीची टेस्ट नेहमी
हम्म त्याच्यामुळे ते इतर भात्यांच्या तुलनेत म्ह ते खां पण जरा पोषक राहत ना इंद्रयणी तांदळामध्ये पण
हम्म हम्म हम् आणि तुम्ही जे सोयाचंक्स बोललात ते पण सोयाबीन वडी पण माझ्या मुलाला फार आवडते. त्याची अ त्याची प्र प्रकार तर ते पण टाकलेला छानच असेल.
नाही तर मग काय करायचं कधी कधी कधी कधी काय करायचं आपलं तू सोयाबीन आवडते ना तर डायरेक्ट ते थोडी गरम पाण्यात ती भिजत टाकायची. कांदा बारीक चिरायचा, टमॅटो बारीक चिरायचा. आणि जर मॅगी मसाला यूज राहतो ना त्याला तो तर काही जास्त तिकट खात नसेल.
नाही तो तिखट त्याला आवडतच नाही तो तिखट म्हणजे तिखट केलेली कोणतीच गोष्ट तर लवकर खात नाही.
हम्म मग कढई मध्ये तेल टाकून ये ना हिरवी मिरची एखादी हिरवी मिरची टाकून द्यायची. कट करून आणि त्याच्यामध्ये बारीक चिरीला कांदा थोडा टाकायचा. फ्राय करायचा पूर्ण. व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये ना टमॅटो बारीक चिरलेले टमॅटो टाकायचा. आणि अ मगे ना मॅगी मसाल्याचे पुढी टाकायचे. ते जी सोयाबीन वडी राहते ना त तर थोडी नचेे हाफ हाफ कट करून घ्यायचे. असा अर्ध्या अर्धे त्याचे तुकडे करून घ्यायचे.
किंवा मग आपण ते छोटी सोयाबीन वाडी पण डरेक्टली भिजवली तरी होऊ
हा ती पण ती वापरली तरी होऊ शकतात. पण कधी कधी काय होतं, ते पाणी ना चिगट पाणी कधी निघत कधी आतमध्ये चव ते जात नाही ना मशाल्याची व्यवस्थित.
ओके ओके म्हणून मोठी घेऊन तिकट करून घ्यायची.
्या आणि मग ती थोडी टाकून मॅगी मसाला पन मी मिरची थोडी नॉर्मल टाकून आणि मग थोड्या वाफ्यावरती ठेऊन द्यायचा.
आणि हे सोयाबीन वडी फक्त भिजत घातली तरी होईल? अती उकळत्या पाण्यातज
तरी चालेल. फक्त कधी कधी काय होता जिथलं काय आपण ज दुकानातून सोयाबीन सांगताना कधी कधी काही वास मारत राहता.
हा हां हां
त्याच्या वयामध्ये कधी कधी उकळत्या पानातून धुून घ्यायच्या राहता.
हा हा हा त्याचा स्मेल पण त्याच्या थ्रू जाऊ शकतो.
हम् तो शाळेत जात अस ना त्याला तुम्हाला टिफिन शॉपी पण तेे मध्ये
हो ऍक्च्युली त्याच्या स्कूलमध्ये अ त्यांनी मला चार आठवड्याच हे दिलेलं आहे. अ मीन्स त्यांचं मिल प्लॅनिंग दिलेलं आहे कि चार आठवड्यामध्ये तुम्ही अ असे असे पदार्थ बनवायचे म्हणून. आणि त्यामध्ये एक पदार्थ असा होता की मूगडाळचा डोसा. तर मुगदाळ भिजून काहीतरी तो डोसा बनवता. तर त्याच्यातून अजूनपर्यंत मी तो बनवलं नाहीये तर ते पण तुम्हाला माहि
दोन मुगदाळ आहे ना? दाळ भिजत ठेवायची एखादी वाटीभर पाण्यामध्ये मग ती कोरडी करून घ्यायची थोडीशी आणि मग आपलं मिक्सर त्या भांडमध्ये थोडं लसूण कोथंबीर हिरवी मिरची ति मग दाळ टाकायची आणि दळून घ्यायची डोश्याला कस पीठ तयार करतो आपण
हा हा हा पूर्ण ते ओव्हर नाईट भिजव पूर्ण रात्रभर ते भिज
हा किं दोन तास भिजत टाकलं तरी होतं.. भिजत दोन तास भिजत टाकलं ना
हा मुगदाळ लवकर भजते ना दोन तास भिजत घालायची म्हणजे मूगदाळ लवकर भिजते, त्याच्याने दोन तासात पण होतात.
दोन तासात पण होऊन जात त्यामुळे पण दोन तासात भिजून घातले ना तरी होऊन जाते.
हा हा हा हा हा चालेल म्हणजे फक्त आता मुगडाळ रात्रभर किंवा दोन तास भिजत घालो त्यामध्ये लसूण हिरवी मिरची कोथंबीर हा हा ते दळून त्याचं बॅटर बनवून घेऊ जसं डोस्याचं तुम्ही म्हटल्यात
त्यातन क बग जा मग ते आपलं ब तेलावरती तव्यावरती आपलं ब ढोसाच आहे होऊन जातो. मग ते?
हम्म हम्म हम्म हम्म हा चालले ना मीन नक्कीच एकदा ते ट्राय करून बघते. कारण हा पदार्थ मुलांना पण आवडण्याजोगा
हा, नाही तर मग तसेच करायचंय डोसा काढून घ्यायच नाही तर मग डायरेक्टली त्याची केला तर आपण तू भजे तुम्ही भजे पण काढू शकता आणि असं केचप किंवा टमाटर त्याच्यासोबत ते खायला किंवा आपल्या पुदिन्याची छान चटणी केली ना, ती पण कायजे त्याचे पाणे घ्यायचे ते धुऊन घ्यायचे व्यवस्थित पुदीनांचे आणि ना ऐखादी अर्धी हिरवी मिरची लसूण आणि थोडं खोबर टाक येचा आणि त्याला मिक्सरच्या भांड्याला थोडं दळून घ्यायचं
त्यात ओल खोबरं टाकावं लागेल की, सुख?
नाही नाही ओलं ओलं, एकदम ते पण नावाला काहीतरी घ्यायचं. एखादी दोन खाप तुम्ही आता किती प्रमाणात तुम्ही सार करणार आहे त्याच्यावर जनरल मीठ टाकायचं हलवून घ्यायचं. आणि थोडी वरतून ये ना थोडी मोहरीच त्याला फोडणी द्यायची मोहरीची.
सगळ्यात लास्ट ला.
सगळ्यात लास्टला आणि ओल खोबरची चटणी मग त तुम्हाला माहिती असेल, ओल खोबरं थोडं हा किसून घ्यायच. त्याच्यामध्ये ना दही टाकायचं दही टाकायचं आणि वरतूणी ना कडी पत्ता मोहरी याची फोडणी टाकायची
ओके खोबरं आणि दही एकत्र दळून घेऊन त्याच्यावरती याची फोडनी हेची खोबऱ्याची चटणी त्यामध्ये लस
नाही तेवढं नाही टाकायचं नॉर्मल तर काय फक्त आपलं हेच येत की दळूनं घ्यायचं, त्याने पण चव चांगल येते. दही आणि खोबर. हा लहान मुलांची म्हणजे लसूण ते टाकल का, ते पून्हा थोड तिखट होतं. चरका मारतो म ते पुन्हा खायला नाटक कडतात.
आणि आपण लहान मुलांच्या हिशोबाने, पुदिन्याची चटणी एक आहेच आपली तिखट. त्याच्यामुळे चालेल, थँक्यू. तुम्ही छान रेसिपी सांगितल्या मला.
हो चालेल बाय